ऐकू येते का? बरं बरं काय चालू आहे की?
काय नाय.
लईज वो आमचं काही नाही लय वारागिरी सुटलं कानु आवाज येतंय.
हा वारं तर सुटलेयच की पाऊस चालूय.
इकडे वारं चालू आहे आमच्या इकडे बी.
हो हो.
हम्म.
बोला हॅलो लाडू खायचा विचार होता.
हो का?
हम्म.
कुठं घेता म्हणजे शहराच्या मधात घेता का म्हणजे असं. अ बाहेर घेता याच्यावर आहे ना ते प्लॉटचं. म्हणजे आता आपलं घेणं प्लॉट तर कशावर आहे? आपल्या बजेट वर आहे. कसत की शहरात जर का घ्यायचं तर बजेट तेवढंच लागतंय बाहेर जर का घ्यायचं तर कमी लागते थोडं. हम्म.
पण तेच की शहरात घ्यायचं म्हणलं कि ते खूप पैसा लागायला आता.
पैसा तर खूप लागायचलाय पैशा तर तर काही विषय नाही आहे. म तर चांगली ठिकाण भेटणं बी महत्त्वाचं आहे ना तुम्ही जर का जा समजा आपल्या माणसामध्ये राहणं महत्त्वाचं ये.
हो ग्रोथ वालं ठिकाण पाहिजे.
हा.
ग्रोथ व्हायला पाहिजे ग्रोथ.
हा ग्रोथ बी व्हायला पाहिजे, मेंटल हेल्थ बी सगळे चांगली राहिली पाहिजे तिथं. म्हणजे असं वातावरण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जीचं वातावरण पाहिजे. तर तो प्लॉट घ्यायला पुूरती तिथं.
हा हा हा.
जर का पॉझिटिव्ह वातावरण असेल त्या ठिकाणी तर मंग जागा म्हणजे तिथलं आसपासचं वातावरण बरोबर नसल म्हणजे आसपासची घरं जर का चांगली राहत नस. ती वागणूक चांगली नसंल, बोलणं चांगलं नसंल, दुसऱ्या माणसाशी कनेक्ट कर. चांगलं नसेल. तर मग तिथं जागा घेऊन आपण काय मतलब आहे.
ह तो पण खूप मोठा विषय आहे सध्या पुन्हा कस?
ते मॅटर करत नाही कस काय की आपण आपलं घर आपण आपलं फ्लॅट.
हम्म हम.
एवढंच घरातल्या घरातच बोलणं आपण आपलं आसपासलं कोणाला बोलणं नको काय नको.
हो हो.
याच्यावर आपूण तर मं हे करू शकत नाही ना काही.
तेचतं पण तेच की थोडसं म्हणजे नवीन नवीन जिथं सोसायटी बनवल्या तिथला जर घेतला ना तर
हा ओळख हा म्हणजे पहिलेपासून जर का ते असल. प्लॉटिंग म्हणजे नवीन पहिले पासून म्हणजे नवीन प्लॉटिंग आहे सगळी.
हो हो.
एकतं लई मोठठी प्लॉट रिकामी असल्यामुळे स्वस्त बी असतंय.
हो आणि माणूस एखांदा एक्स्ट्रा पण घेऊ शकते ना इन फ्युचर ते म्हणजे आपले पैसे फिटले पाहिजेत. ते कोणाला देऊन टाकायचा म्हणून म्हणतात.
हा म्हणजे आपला बी प्रॉफिट झाला पाहिजे किंवा आपण विकल्यानंतर त्याचे दुप्पट पैसे बी आले पाहिजे.
हम्म म्हणजे आपलं घर ही बांधून निघते तेवढ्या पैशा त्यांनी आपण म्हणजे एकदम स्टेबल राहतो.
हा.
हम्म असंही जमते पण आता हे झालं की पूर्ण सगळे लोक मुंबई पुणे शिफ्ट होत आहेत आपल्या इकडे विदर्भात. तेवढी काय व्हॅल्यूच नाही.
हो ना हो ना आता मेन मुद्दा मेन जिथं जिथं असं म्हणजे कंपनी किंवा आता आपलं जे भागतय हा रिसोर्स म्हणजे आपलं जिथं भागतंय तिथच लोक जाणार झाले ना.
हम्म हम्म
जिथं समजा आता पुण्याला जातात लोकं. कंपन्यामध्ये पैसे कमवतात आणि तिथेच राहतात आणि तिथंच खाण्या पिण सगळं तिंच ओके आहे ना. जिथं आपलं हे आता समजा आपण खेडे गावात राहतो. खेडेगावात राहतो आता इथं आपली शेती ती हे आप इथं कमवतो इथं खातो मग इथंच राहाय लागल ना आपल्याला बी.
हा बरोबर कारण तर आपला एक कमवायचा मार्ग आहे ना. हम् तसं दुसऱ्या लोकला कसं ज्याचे जॉब वगैरे आहेत लांब लांब च ते शहरातच घ्यायला परवडते.
ते तिथंच तिथं घ्यायला परवड म्हणजे भाड्यांत घ्यायला पुरत नाही ना ले महाग राहते ना.
नाही नाही नाही ती परवडंच नाही घेऊ पण नाही मला वाटत डायरेक्ट घरच घ्यायचे किंवा घर बांधून काढायंच आप आपलं घर का आपलं घर असत.
होऊ ना.
आता तर एकूून असं झालं की घराला लय खर्च लागायला या या प्रकारच्या टाईल्स हे टाईल्स असं फर्निचर.
हो ना म्हणजे दखावा करायसाठी लय खर्च लागायलाय बा त्यासाठी खर्च लागायलाय हावा करायसाठी.
तेच तर आता माझ्या मित्रांने नेमकंच घर बांधून त्यान पाच लाखाची नुसती फरशीच लावली घराला.
घ्या पाच लाख रुपयाची फरशी लावली आणि आपल्या पाच लाख रुपयात खेडे गावात घर बांधण होते.
तोच तर आपण पाच लाख रुपयात म्हणजे आम्हीच घर बांधले तर म्हणजे एकदम चार रुम बांधून झाल्या सहा लाखात.
हा
मग आणि त्यान पाच लाखाची फरशी टाकली मग आता बघा. हे शो ऑफ झालंय एक प्रकारचं की मार्केट व्हॅल्यू च वाढली काय म
हो ना हो ना याच्यामध्ये थोडा असर आहे म्हणजे बा कि बा फरशीचा म्हणजे जे करणार आहे त्यांचं कन अलग अलग कारच्या फरश्या म्हणजे त्याच्यामध्ये टाईप राहतात ना की बा ही एवढ्या महाग आहे ही तेवढ्या महाग आहे. त्यांना महागवाली घेतली असेल याच्यात ही खर्च वाढतो ना.
हा ते तर वाढणार झालं मग ते काळच आलं शोऑफ चा की ब मोघर सगळ्यांना पाहिले पाहिजे. माझं घर सगळ्यांना पाहिलं पाहिजे मी ते पैसा किती लागू काही किती हो
हम्म
घर भारी दिसलं पाहिजे.
हो ना काही गोष्टीला म्हणजे पैसा मॅटर नाही करत ना. हम्म हम जिथं पैसा असतो जास्त तिथं मॅटर नाही करत. हम्म जिथं कमी असतो तिथं मग हे राहतेच न आपली धगधगी राहतेच.
हम्म ह ते ज आपल्यासारख्या या हिंगोली शहरात तिकडडे तिकडे इकडे प्लॉट्स स्वस्त सोळाशे रुपये स्वेर फुट स्क्वेअर फीट सतराशे किंवा अठराशे
हो ना हो ना जितकं तुम्ही मोठ्या शहरात असाल तितक्या महाग तम्हाला पलॉट जाणार
मला वाटतं तिथं स्टार्टिंग चार हजार रुपये पाच हजार रुपये स्क्वेअर फुट होतं असेल सर
हा ते म्हणजे ला लादुची ते तर मेन मेन ठिकाणी तर बाजूलाच राहिलं
हो तेच तर
आणि त्यात डबल जागा घ्या घर बांधा त्या घराला पैसे कुणा
होन हो ना.
हम्म ह काय नाही
ते पूर्ण अस म्हणजे पैसा आणि जगा अस्तःची जागा असणं हे खूप गरज आहे या काळामध्ये
स्वतःची जागा असण म्हणजे जवळपास जर घर बांधण्यापुरती जर जागा घ्यायची म्हणलं तर एकेकर जमीन येत तेवढ्या पैशात
हा तर ते म्हणजे.. घेणं आता शेती जर का समजा आपण शहरात घर बांधाल एका कोटीच फ्लॅट आहे पूर्ण घर बांधून एका कोटीत भेटायले तर इकडे एका कोटीमध्ये तुम्हाला कमीत... कमीत कमी आठ लाख आठ एकर जमीन‌ येते इकडे खेडेगावात
हो तेच तेच तर विषय आहे सध्या
हा तर तुम्ही घर बांधणार तर घर घेणार झाले का इकडे जमीन घेणार झाले हे डिसिजन घेणं बी महत्त्वाचं आहे ना
हम् हम
म्हणजे तो तो बी कमाईचा सोर्थ असू शकतो ते्लॉटिंग म्हणजे प्लॉटिंग तसे तिच्यावर तुम्ही आज दोन प्लॉट घेतले समजा दोन कोटीची तर हयाच्यावर तुम्ही घर बांधलेलं आहे आणि ते जर का तुम्ही सवज एक दोन महिन्याने विक्रीला काढली तर त्याचेच तुम्हाला पंधरा वीस लाख रुपये जर वाढून आले तर हे बी सोर्स बनतो ना कमायचा एक
हा हा बरोबर आहे
अ त्या ठिकाणी आपल्याला या आठ लाख रु आठ एकर मध्येजेवढं कमाई होणार नाही तिच्या पणतेवढी कमाई आहे मात्र ते माणसाला तिच्यामध्ये दिमाग लावून लागते जास्त
मग तोच तो विषय राहते कसा असते माझ् पैसे आले.
पेरलं की पिकलं
हम्म हम्म
ते कमी म्हणजे पैसा तेवढा होत नाही ना याच्यात म्र इकडं कसं आहे थोडं म्हणजे हे करावं लागते थोडं डोकं बी द्यावं लागते पैसा बी असा म्हणजे गुंतून ठेवणं लागते
मग तोच विषय आता कसा आहे माहिती आहे का की पैसे आले की माणसाला वाटते कोणी सोनं घेते कोणी प्लॉट घेते कोणी शेअर मार्केटमध्ये टाकते की कोणी जमीन घेते हाच विषय येतात पैशाचा
आणि ज्यांच्याकडे पैशे नाही त्याला तर आयडियाच नसते काय करायचं काय नाही तेक नाही तर मग कोणी शेती एखाद शेड करते मोठ्याच्या मोठ दोन हम्म हम्
हो ना आताशी आपण फ्लॉटिंग फ्लॉटिंग लाईन पडती
हम्
ते जे विक्री ला याला त्याला असतात ना तर तिथे ते ब्रोकर ब्रोकर जे बनतात
शरू बॅट प्लॉटिंग म्हणजे घेण्याचा विकण्याचा
होय का हो, हो.
हो हो हो. घेट
ते तुम्ही कॉल चालू झाल्याच्या सुरुवातीलाच म्हणल, त की वारा चालू आहे, पाऊस चाल त्याच्यामुळे थोडासा परिणाम आहेेत अस
हम्म हम् हम् हम.
ह नाही हम्म, ते पावसामुळे तेवढं होतेच आम च्याकडे पाो चालय तुमच्याकडे पाचचालय झड लागली आमच्याकडे तर,
हो का?
हम्म आणि हे पुन्हा आता पाण्यातले झाले माहिती का? ह हो आता हे पाण्याच कस झाली की माहिती का की नदीच्या काठे पुन्हा प्लॉट घेता येत नाहीतर.
नदीच्या काठाला जर का घेचाल तर त भीती असते ना बा. नदीच होईल तिकडऊन खळूनच जाईल.
मग तेच तर ये या जागी पण आता प्लॉट घेताय झाले तर. पूर घरामध्ये डायरेक्ट त्याच्यामध्ये साप की पैर
होन होन.
हम्म्म खूप धोकादायक झाले आता‌.
हो ना.
हम्म, पहिल्या सारखनाय राहिलं.
महत्वाचा तर दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चर बी महत्त्वाच आहे, आणि शेती आणि हे जे म्हणजे शेती राखणं बी महत्वाचं आहे.
हा हा आता काय काय लोक काय करत होते. की शेती इकून घर बांधतत पण हे चुकीचं आहे, लोकायला समजून झालंय.
ति विकून घरबांधणं हे अक्षरशः चुकीचं आहे ना.
हम्म कारण शेती इकायची नसते शेती राखायची असते‌. ह का घराचे काय कमा
ते काय कमाईचा स्त्रोत हे नाही ना स्त्रोत नाही ना.
हम्म!
ते स्त्रोत असू शकतो कमाईचा, मात्र तेच जमीन विकून तुम्ही जर का शहरात प्लॉटिंग म्हणजे, समजा घर घेतलं एक दोन दोन घर घेतली आणि तेच जर विक्र चाले डबल आन त्याच्यावर जर का मुनाफा होत असेल तुमचा द अ दर प्लॉट वीस लाख, पंधरा लाख तर असू शकते ते. मात्र गावातच तुम्ही घर बांधू शकाल तर हे नाही होऊ शकत ना. ह जाऊ द्या चला बोलू मग नंतर.
हा हा ठीक आहे.